हॅलो!
हा काय? चाललंय!
का नाही? जेवण झालं. आता
हा हा पाऊस तेन होय, आमचं झालं की.
हा हा इकडे, पण वारं सुटलंय आता.
आणि काय चालय?
काय नाही? बघा निवांत.
कामं आवरली.
होय काम आवरली की पोरं गेली, आता जायचं घरला.
हा हा काय काय केलं? आज.
काय नाही? खाऊ केला. सकाळी नाशत्याला शिरा केला. आता वरण भात केलं.
हा कसं केलं वरण भात.
वरण भात काय ते एक तांदूळ मिळतेय वरुण शाळेला मग ते हाय असं पांढर तांदूळ शिजवतोय. वरणाला काही ती मुगाची डाळ मिळत्या, मग ते वरण काय एवढं सगळं येत नाही, लसून त्याने घरून आणून ठेवले. लसून, जिर, मोहरी. मग ती डाळ शिजवून घेतोय, धुऊन स्वच्छ. आणि नंतर मग त्याला अ लसुण जिरं, मोहरी आणि कडीपत्ता, हळदची फोडणी देतोय.
टोमॅटो वापरत नाही का?
टोमॅटो वापरत नाही. ते देत नाहीत, ना त्यांना.
हा हा.
त्यांनी जेवढं वरून दिलयं तेवढ्यातच करायचं. असे तरी पण घरातून आणत शिऱ्यासाठी हा लापशी रवा. अ तो काय रवा भाजून घेतोय, आधी. आणि एक वाटी म्हणजे एक ग्लास रवा असलाकी दोन ग्लास पाणी दोन किंवा अडीच ग्लास पाणी असं वापरते कुकरमध्ये शिजवते.
ह हा.
मग खिचडी टाईप होतोय का?
हा हा होतयं, की.
हा गुळ गुळ वापरता, का साखर?
साखर वापरतोय. मग कोण कोण हळद पण घालतयं.
गुळ वापरलं तर चांगलं होईल.
चांगलं होतंय खरं आम्हाला वरून साखर येते, ना मुलांसाठी. साखरच वापरायला लागतं मग त्या उपीट पण बनवायला सांगितलंय. आम्ही काय बनवत नाही, उपीट कारण उपीटला साहित्य लागते. नाही सगळं
मग सोप्या कमी साहित्यात बनवायचं उपीट पण. भाजून घ्यायचं गरम पाणी करायला ठेवायचं. पलीकडच्या गॅसवर. आणि त्यात नुसत जिर, मोहरी घालायच कडीपता जरा घालायचा. आणि ते भाजल्याला रवा घालायचा आणि गरम पाणी ओतायच आणि फडफडीत मोकळ उपीट
होते.
कमी साहित्यात ते नाहीच, घातलं तर चालतंय! की.
सुटली बघा आता जायचं. हा हा हा करून बघतो कि आता उद्या नाही तर परवा दिवशी.
हा
म हे वटांना पण डायरेक्ट शि वटाना पण असतोय, वटाणा काय आदल्या दिवशी भिजवतोय. आणि दुसऱ्या दिवशी आल्यावर ते पाणी काढून दोन, तीन, वेळा स्वच्छ धुतोय. आणि शिजाय घालतोय मीठ टाकून शिजाय घालतोय नंतर काय फक हळद, हळद घालून फोडणी देते मग
नाय रस्ताय काय तुमच्या जवळ.
होय होय रस्ता हे की.
फोर, फोर, व्हीलर जात्यात का?
होय जात्यातत की.
चांगला रस्ताय क?
हा चांगलाय.
हा हा झाड वगैरे रस्त्याच्या बाजूला.
आहेत, की झाडं आहेत की, वारं भरपूर सुटल इकडे आता नको वारं सुटल बाळा. अ हिथ शाळे पशी आहेत कि चिंचाचं झाड आहे नंतर पेरूचं झाड आहे फुलांचे झाड आहे. होय लागलेच की म्हणजे आमचं नाही.
हा
आहे शेजऱ्यांचा आमच्या इथ जागा नाही लावायला तिथ लावत होत. तो फुलांची मध्ये लावली होती झाडं तिथ कोंबडे आहेत ना राखत नाहीत मग.
हा हा झाडं खातात.
खातेत की कवळं, कवळं, फुटलेली पानं. तिला व वर आलेली ते फुलं ते ना आसते ते खातेत.
मग खाऊ शिल्लक राहिलेला असतोय ना मुलांचा.
होय घालतोय की राहिलेल तेनाच घातोय किवा वटाणा नीट करून तांदूळ निटकून राहिलेलं कोंबड्यानच घालतोय ते. ते कसं बांधून नसतात नाही कोंड्याचं मोकळ्या असतात फिरत त्यामुळं
किती वेळ लागते तिथनं.
पंधरा मिनिटात जातय तस गेलं तर हम. मुलग्याला घेऊन मग वीस पंचवीस मिनिटं लागत्यात. तीच्यासोबत चालायला.
मग जाऊपर्यंत किती वाजत
तीन वाजते की कधी तीन कवा आडी
हा हा. म तुला काय वाटतंय गाडी घ्यावं वाटतय का आता
गाडी चालतया खर गाडी जमायला पाहिजे ना.
शिकायचे थोडी थोडी
मध्ये शिकलो होतो जरा नंतर जरा विसरली नंतर काही परत शिकलो नाही.
हा.
चालत म्हणायला लागल्या, स्कुटी शिक स्कुटी घेऊया कारण रोज सोडायला एकजण, न्यायला एकजण लागते, आज कोण येणार नाहीत, नेहायला चालत जायला पाहिजे.
हा!
लग्नाला, ते इकड तिकडे गेल्यात.
हा! हा
तरी पण हीत कस. एकदम रस्ताच वरंगळ असल्यागत आहे भीती वाढते इथ.
हा! आमच्याकडच्या सगळ्या सर्रास मुली स्कूटी वापरतात.
वापरते हिथ पण वापरत की आमच्या नंदा, हा हा. नंदांच्या तेन आहेत की स्कुटी त्यांनी पण कॉलेजला अकॅडमीला जात स्कुटी घेऊनच जातात. चार्जिंग वरचे आहेत हा स्कुटी आहे.
हा स्कुटी वापरतात, शिकल्यात सगळीकडे मुली.
होय होय कॉलेजचा ला म्हणजे त्यांनी शिकतेचच.
हम म आपण पण एकदा शिकला आपण पण भीती जरा.
काय ते?
एकदा शिकलं की नाय.
भीती मोडते जरा स्कूटीची.
होय होय नाही सगळं शिकायला पाहिजेच.
हम्म.
गरज लागतेच कधी ना कधी तर.
होय. जेवणाला काय आणलेल डब्यातन.
जेवणाला मुगाची डाळ असते ना आपली. विकतची तेजी उसळ केलती. कांदा घालून सुकी उसळ चपाती आणि काल डोसा केलाता रा त्री तेच पीठ राहिलं होत मग सकाळी पण थोडं डोसं केलं तर जे डोंस पण आणलं होते एक दोन डब्यात नं.
मी पण इडली केली. डब्याला एक ली चटणी सांबर घेऊन आलोय.
कस बनवला?
इडलीला तांदूळ भिजत घातलं काल सकाळी.
हा हा.
डाळ तांदूळ भिजत घातलं बाजूला बाजूला. दोन ग्लास तांदूळ आणि अर्ध ग्लासला थोडी कमी डाळ उडदाची डाळ भिजवली. आणि नंतर बारीक केलं संध्याकाळी आणि बारीक कर. ताना जरा भिजत घालं. आणि शेवटच्या ह्याला पोहे टाकले त्यात मग सकाळी.
हा मम्मा काढून दे. हे काढून दे मम्मी काढून दे. हा हा चांगल झाले का?
हो छान झाला सोडा थोडा घातला जास्त नाही घातला.
हा हा.
जास्त गरम झालत ते.
हा हा मी पण ते डोश्याला भिजवल होत असं पूर्ण पातल्यातून पहिल्यांदाच उतू गेलतते.
कधीच आतापर्यंत असं झालं नव्हतं ते उष्णतेमुळ तसं झालं असणार आहे.
हा थंडीच्या दिवसात तेवढं जास्त होत नाही.
काय?
उन्हाळ्याच्या दिवसात जास्त फुगतय ते.
हा फुगते. मग, ते मी काय घातलं होतो हे केलंत. उडदाची डाळ एक किलो ला एक किलो तांदळाला उडदाची डाळ पावशेर आणि ह्यांची डाळ हरभऱ्याची डाळ पावशेर वापरले होते.
हा थोड्या मेथी दाना पण घालायचा त्यात.
घातलं खर चव झालं नाही.
छोडं घातलंच.
हम्म काय थोडं.
मेथी दाणे.
घाठलं होतं की भरपूर खर असं वडा का ल्यागत झालत आणि मध्ये केलंत तेव्हा परत तांदूळ पोहे आणि अम्म. हेजी उडदाची डाळ घालून केलत अस मऊ लुसलुशित झालत आता पण झालत. गरम गरम खायला छान लागल खर जरा ते जास्त भिजल्यामुळे पण ते आंबट झालं.
आता डोसे शिकणार हाय. ते हॉटे हॉटेल मध्ये कस फिरवुन फिरवुन कर
हम् हा हा मी तसेच केलते कि मग. फक्त ते उडदाच्या डाळीत जरा खड तेन होत लई उशीर काढत बसलो ते डाळीत दिसल नाहीत आणि ते भिजवल्यानंतर ते खरखर वाजायला लागलं खाली. डाळ आणि ते एकाच कलरच झालं नी, आणि सांबर कस केला?
सांबर शेवग्याची शेंग डाळ टोमॅटो थोडा कांदा. कांदा घालुन शिजवून घेतलं. नंतर अ त्यात अ. चिंच जरा गुळ जरा घातलं त्यानंतर मग जिर मोहर री कडीपत्ता हिंग याची फोडणी टाकली त्यात.
हा हा आणि चटणीला?
चटणी पण घातली कि तेलात शिजवताना सगळ्या डाळी आणि शेवग्याची शेंग टोमॅटो
ते कळालं हेजी चटणी हे इडली सोबत खायला चटणी हा खोबऱ्याची
खोबरं शेंगदाण आणि लसूण. कच्च घातला आणि आलं लसूण कोथिंबीर एक मिर्ची बारीक केलं नंतर कडीपत्ता जिर मोहरी हिंग टाकून फोडणी दिली.
हा हा मी पण काल केलत त्याला फक्त कोथिंबीर नव्हती इथ आमच्या गावात मिळत नाही काय.
काल आमचा बाजार काल आमचा बाजार होता त्यामुळं दहा रुप पहिला दोनच काढ्या दिल्या.
होय महागय काय?
सगळ म मा महाग झाल्या त भाज्या.
हा हा महाग असल्यामुळं.
भेंडी तिसला प
भरपूर महाग झाले कि मग. हआता पावसाळ्यात महाग होते का स्वस्त होत्या भाज्या
पावसाच नाही त्यामुळं भाज्याच नाही.
हा हा.
नसल्या सगळ माहाग झालं हम्म आता आंब पण कस होत्यात काय माहिती.
एक मिनट.